जास्त पाहिजे होत.
हम्म.
तिकडून कॉल केला का यामध्ये ऍड झाला पाहिजे होता आपल्याला दोघींची.
हा तसं नाही नाही जमत ना.
म्हणजे ती पास केले तर माझे बी पास झाले बाबा असं पाहिजे होतं.
मला ते फुकट रिकामच आप पैसे द्यायला ते बरोबर त्याच्या हुशारी नसकार त्यांना टाइमपासच ना आता योबी.
हो नाही पण तुम्ही बोलताय ना समजा माझ्या सोबत, तर माझ बी वेळ चालला ना समजा. तर मग माझे बी कॉलला ऍड व्हायला पाहिजे होत, असं पाहिजे होते.
हं त्या लगेच त्या जे सांगेले पुन्हा मपले झाले असेन नंतर तुम्हाला मग म करनच हाय की पाच समजा.
मग
फुकट रिकाम हाय कोणी आपल्याला पैसे द्यायला.
हा, हा.
हुशारकीनीच राहत ना शिट्ट्या काही ऐकु येत नाही खिचडीच्या अजुक
ते पहा ऐकली का? आताशी एक झाली.
काल बजार व्हायला असेल मग आज मटेरियल होता ना घालावा.
ह काय आता गुरुवारचा बाजार झाला मी आहे ठेवायला.
फ्रिज घेली काय?
हा डबल डोरच घेतला मी.
होव का?
हम्म.
उन्हाळ्यात कोण काणं ठेवीत असेल ना मग
नाही नाही आप ख हम
मग आता काहीच नाही ठेवेल आहे का किराणा एवढा तेवढा काही
कैच नाही, कैच नाही
आह
नाही ना ब पैसे भ होती त्यावर का चार महिने करायचे नाही सहा महिने करायचे पैसेच गुतत्या ना
अ पुन्हा मग ते सामान बी पडत तसच हम् आत पहिलं सामान काहीच राहिलं नक मग
नाही आता का फक्त बांगड्या
ह का बाकी दुसर कपडे लते मग कपडे लते एवढे काणते मग विकली क एवढी लई
म नाही किती तास लावलाता महि मी
हां काय आता ज्या दामात आले त्या दामातच दिले असंड बोल काही
यार देेन ति दिलेन बई एख दोन गोण्या उरे रे आता त्यात काय, काय ना काय कायन पण त्या नाही, नाही आण लामात नाही जात
यास त्याच्यापथ नाही वरेल पुरत मग यास तोटावून जातो
हा मग ते तोटा होत म्हणून असं नाही भरलं मग पुढं थोड्यासाठी
आम ते म्हणगेत नाही कही अ एकाच हातान खा कही बी त्या तुमचं कोणाला मिेनते दर्शक आता दिवाळी एवढे झा पण सिजन चालू होन जातं न उन्हाळ्याचं
हा माझं डिसेंबर पासून चालू होऊन जात
हा डिसेंबर पासून कुर्डाया खारवड्या
हम्म पाच महिने काही नाही पण अ बाई मी नव्हते आतच साटत होते ह आटायला आणि चाळायला चाळायला बी येत त्यांना कुरडया आहे लय भारी चाळत्या त्या
हा बाय गंजवाची कुलडाई होती बाई कुलडई की सोपी नाही घरी करन बी
कायला भीती मी फक्त बघायला बाकी सगळं करायचं मग भांडी
पुलं पिळाचन गळाचंन
हा ते मी करून घेत होते मग
बिघड उघडत पुन्हा जीव दाग दुखच राहतो ना
परत मग बिघडलं तर मग दुसर करून द्यायचंय आपल्या गावातून
हेच ग त्याच मशीन बी नाही गेली म्हणताना
जागा नाही बाई ठेवायला कुठं आता सहा महिने सात महिने कुठं ठेवलं असते त्याल परत
मागे काय ते जास्त
दराहायच आणि त्याच तानच येल तेव
हम् म्हणलं माग आहे क मशीन जास्त
हा मग अडीच लाखाला तीन मशनरी बसते
नाही नुसतं कोरडायचं नाही देत का मग ते आपल्याला
देत ना तीस हजाराला का येत हो त
किती.
तीस हजाराला.
कूूर्लडायचं मशीन.
थोडा्या स चाळाायच्या.
हो ना हो ना चालायचेस पण मग तेी आात न.. म्हणजे ते हाटाचं वेगळं आहे पुनण पिळागावाचं वेगळं असल.
हा तीन मासनरी त्या.
अडीच लाख म्हणजे बाई एवढं कय. प मग ते असं शिजन चाललं तर चांगलं नाही चाललं तर मग अंगारच काम बसत ते बी.
ह आता कसं मला घरपोच सगळे गाहु येत होते. त्याच्यामुळे मग मला काही टेन्शन नव्हत ना कोणाला मानायचं करा म्हणून.
तुमचं ते पापड मुळं बी आता पापड. बाय पापड करून नज कुनाला कुलडायचं माहिती सगळं माहिती होत त्याच्यामुळे मी मग येत.
हा ते दोन वर्षापासून माहत होत ना त्याच्यामु माल जड नाही गेलं ना.
हम्म त म्हणजे आलं त म. पण मग कुलडायात मला असं वाटत कुलड्यात जास्त फायदा आहे ना.
हो फायदा आहे पण फक्त मरण आहे मग.
मग पण मग हा जीव जसा आहेच हो. तुम्ही तरी मी समजा एका दिवसात.
म चार, पाचलाच उठायचं सकाळी मग ते हप्ते पाहिचे. कोणते कोणाचे काय त्याच्यावर नाव टाकून ठायचे चिठ्या टाकून ठेेवायच्या किती मोठे ते गहु भिजेल राहायची कोणाचे दळेल राहायचे आज कोणाचा नंबर आहे उद्या कोणाचा नंबर आहे सगळं ते मला लिहून ठावावं लागायचं आता उद्या कोणाच करणे आज कोणाच केल्या. मग केलेवर बी त्या. गमिल्यात भरून ठेवायच्या त्याच्यावर चिठ्ठी टाकायची त्या माणसाला परत फोन लावायचे बोलून घ्यायचं. तुमचं झालं घेऊन जा नाही नेलं तर ते घरातच पडतय. परत त्याला फोन लावायचा येईल.
गंंजकुटाने आहे बाई.
मग ते काय एक कुटाना आहे का. नाही लावलं तर आपल्या अंगावर आपले पैसे मोकळे होते. नाही परत त्याला फोन लावा परत पापडाकडे जा पापडाच्या खिश्या घ्या त्या पापडाच्या चिठठ्या टाका नाही. टाकलं तर परत माणूस कन्फ्युज होऊन जात. कोणतं कोणाचं एक काय ज्याच त्याच्या चिठ्या ज्याची त्याची खिशी घ्यावा लागती. आज थोडी हे सगळे पीठं एकत्र केले ना सगळायचं दिलं. असं भी नाही ना मग. ज्याची त्याची खिशीघया त्याच्या पनणी टाका परत त्याच्या चिठ्ठी टाका खिशी घेतल्यावर तिकडं न्या परत मशी. परत ते वाळू घला परत गोणीत भरान परत त्याच्या चिठ्ठी घा का म्हणजे तीनदा ति प्रोसेस.
पिची चिट्टीची अक्ष म्हळून ठोयता असून का नाही हिंदीतही...
त्या चि्टीायची राहते ती परत डबल कराय लागती ते खिशीमध्ये टाकवर ति चि्टीवल लिहून जाति. परत ते पापड वाढले का हा याचे बर का रे आहे ते बाजू पहा परत ते गोणीत भरा परत त्याला नवीन चिट्टी करा परत त्या गोणीत टाका परत त्या माण फोन लावा ते काही वेळेवर येत नाही ते म्हण आम्ही लग्नाला आहे आम्ही उदय तो म्हणणं आम्ही संध्याकाळी येतो ह तेे डोक्या लायचेच कामही
हवी
काहीच आहे पण मेहनतीशिवाय मग नाहीच ये ना ओ काही
मग आता ते आता एवढे दिवस चालू छोटं मोठं जमत होतं आता लेकरं मोठा झाल शिक्षणाला पैसा लागत तो नाव
सगळीकडच पैसा लागतो आता.
मग मी म्हणते रोजचे मी म्हणते आम्हालाच कयलं की रोजचे तिसऱ्या दिसऱ्या दिवशी शंभर दोनशे. शंभर दोनशे पोहऱ्याला मग पुन्हा आपला दररोजचा खर्च वेगळा आ अ मग आम्हाला तर आता मागच्या वर्षी त. दोन्हीला सत्तर हजार रुपये लावून गेले शाळेला. ह पुणे हिच गाडी भाडा दहा हजार अशे ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च आहे आमस. सहावा एका वर्षाचा. आता नऊ म्हणली नऊ का दहा चालू रतन म्हण म्हण बाजू काही गेल नाही आता.
नऊ हजार रुपये वर्षाचे का?
नऊ हजार दहा हजार कोणी पोरं काही म्हणत दहा हजार घ्याणार कोणी म्हणत नऊ घेणारे हाय काय घेतो काही नाही बिचारा काय माहिती आता आणि आज उकड महिना भरला नसून भरला मग भरला
कधी भरणार
गाडी किती तारखेला जाईल काय मग त्याच्या पण ध्यानात असल पंधरा सोळापासून चालू आहे नाही पहिल्या सोळा सात- सतरापासून चालू होईल असेन गाडी कारण चौदा पंधरा कोण पोर गेलीच नव्हते सोमवारपासूनच गेलतेन डायरेक्ट
मी पंधराला गेलेस नाही
हम्म
अर ग पण आठ्ठावीस वीस वीस एकवीस तारीख धराव लागल की
हा वीस एकवीस धारा लागेल
किती द्यावं लागणार हजार रुपये का
हा हजार रुपये देऊ हजार नाही त्याला नऊशे रुपये देऊन पाहिजे एकदा म्हनलं का तिथं नाही म्हनयची करायला लागला मग द्यायचे हजार रुपये नऊशे रुपये देऊन पैसे अर्ध घेतले घेतले क्या घेतो की नाही घेतो नाही आता आठशे देऊन पाहिचे नवश्या देईन
आठशे रुपये योग्य आहे न्हव
हा मागच्यावर्षी आठशेच होते काय ग
म्हातारा
मग तवाज जातो तवाज येतो तु ल की ये बस चालू झाली का टेन्शन नाही राहायचं पण बसने चालू होईना ना
अजून ते काम चालून सांगूला
हम् बस मग पास काढायला असली पोरांनी मी म्हणते आपल्याला तेवढे पैसे मु लागा जायचे
तोपर्यंत आपली पोरांची शाळा होऊन जाते काय करण
तोपर्यंत शाळा येऊन जाते काय करून पास नि बारीकला येईन मण काम चौथी पाचवी वाल्याला हे मोठालेयसं नाही सांगते आठ मन हा
आमच्याकडे गाडी बिलली मग आता हे पाण्या पावसाच काय खरं रा अकरा ज
आहे ना.
हम्म मोठ्या पोर जातात पहिल्यांदा गाडीवर पण मग आता त्यांचीच झाली यंदा दवी त आता अकरावील गेला
एकोनपन्नस
टक्केले कमी घेतले ना त्याना
देवी घरला
खुलताबादला आयट्याला
हा पहिली सी म होत क म्हणलं का मराठी होत
सेनी स्वतन पण ते डोकं नाही त्याचं एवढं सांगून
म बाती करता अभ्यासही करता अभ्यास मग ते कमीच पडले ना